ट्रॅव्हल्स. हा तुमच्या ह्याला हे कसं काय येतय? त नंबर तुमच्या नावन नाही का?
नाही माझ्या नावाने नाही आहे. म्हणजे माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम होत थोडा. म्हणताना मग मी माझ्या मिस त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्याच नावाने सुरू केलंय.
ओके ओके म ते प्रवीण असं कायतर सुतार येते. हम्म हम्म हम्म हम्म. नाही -नाही. समाजामध्ये आजकाल इतकरी झाले का नाही. मुख्य म्हणजे तरुण मुलांमध्ये म्हणजे हम्म काय -काय बाबतीमध्ये तरुण मुले खूपी झाली आहेत. म त्या ती अम बघा ना एकवीस ते तीस वयाची मुलं तर केवढी झाली आहेत. म्हणजे जी पैसेवाली मुलं आहेत ते तर कसं आहे म्हणजे व्यसनाच्या आहारी जात आहेत. म्हे खरं चुकीच आहे म्हणे म्हणलं तर.
पण आता काहीतरी ते म्हणजे आता कोणते तरी अ म्हणजे नेते कोणते तरी आलेत आता वेगळे त्यांच्यानुसार काहीतरी वेगळं हे चालू आहे ना म्हणजे व्यसनाच वगैरे अ जे काही पद्धतीत म्हणजे ते मावा वगैरे किंवा दुसऱ्या दारू वगैरे दारूबंदी वगैरे. ह्या वरती आता कायदे निघालेत ना वेगळे-वेगळे.
पण निघाले आहेत.
हम्म.
चांगला अंमल झाला पाहिजे, आणि मुख्य हम्म त्या ना तरुण मुलांचं कस झालंय म्हणजे असं ते असं शौक ह्याच्याकडे म्हणजे गाडी, - मोबाईल, फिरणे.
होय म्हणजे जे मज चायनीशीर वस्तू किंवा अ टाइमपास तो असतोय तो मोठ्या प्रमाणात चालय आता सध्या, करियरकडे जास्त दुर्ल म्हणजे करिअर करून प्रमाणापेक्षा पण कमीच लक्ष येत.
हम्म हम्म, असं इकडे फिरणे तिकडे फिरणे. अजून हे मध्ये, मग तस वेळ असा ज्यामध्ये जातोय अस गावाकडची मुलं तर बघा ना तुम्ही अस अस मन लावणी करतच नाही येत.
होय.
हे करणं असं नाहीच त्याचं. चुकीच आहे ना खरं.
होय. आता जे काय असेल ते तरुण म्हणजे नाही म्हंटलं तरी अठरा ते तीस पर्यंतच आपल्याला काय करायचंय ते आपण करू शकतोय त्यानंतर काय म्हणजे करायची इच्छा जरी असेल तरी आपल्याना तसा चान्स मिळण म्हणजे मिळेल कि नाही याची गॅरंटी नसता मी आपण तीस नंतर तर ना आपलीच मानसिक क्षमता अशी होते आहे की आता मी आतापर्यंत काय करू शकलो नाही आणि इथून पुढे काय करणार आहे. अशी आपलीच इच्छा अशी होत जातात.
हम्म, ते मुलांचं कस झालंय आजकाल ते म्हणे नकार पचवणे अवघड त्यांना हे झाले नकार पचवण त्यांना हे होत नाही. आणि म मुलीने नकार दु देत अजून म्हणजे घरात आणि बघा काय घ्यायचं म्हणत नकार देऊ देत. न, ना हे ऐकायच सवय, सवयच राहिले नाही मुलांमध्ये. बाबा त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही अरे प्रत्येकची परिस्थिती वेगळी आहे. तुला वाटतंय ना तर तू हे कर ना, बाबा तू शिक्षण घे तू चांगलं हे कर तू पायावर उभं राहा तू तुला काय हवं ते घे. प्रत्येक गोष्ट तू आई-वडिलां कस कशी एक्सपेक्ट करू शकतो. आईवडील शिकवतात ते करतात काय-काय मुलांनाच परिस्थिती जाण असते बघ.
असते करतात काही मुलं असं. म्हणजे अशी एक-एक मुलं असतात की शाळा शिकत शिकत म्हणजे कॉलेज म्हणत नाही मी शाळा म्हणते. नववी दहावी हे या वर्गातली सुद्धा एक एक मुलं अशी आहेत की, दिवसभर शाळा वगैरे करून, संध्याकाळ च्या वेळेला हॉटेलमध्ये वगैरे थोडंफार काम करून, आपलं शिक्षण पूर्ण करायल्यात. आणि घरची थोडीफार का होणार जबाबदारी आपण स्वतःच्या अंगावर घेत
नाही नाही बरेच जण, काय सकाळी कॉलेज करतात. आणि दुपारी कुठत तरी चहा चहाच्या् याच्यामध्ये हॉटेलात. परत अजून कुठ ते. हेच्यामध्ये नाही का? म्हणजे जनरल अशी थोडी थोडीफार बरे आहे. काय का जण पेपर टाकायचं काम करतात मुलं. तेच त्यांना खरंच तेवढी जाण असतेय ओ. आपण जे म्हणतो की नाही.
कसं मुलं, मुलांना जसं समजते ना म्हणजे. पाच ते सहा वर्षानंतर ना मुलांना. खूप प्रमाणात समजत असते. आजूबाजूला काय गोष्टी घडायला लागल्यात. त्याने आपण काय करायला पाहिजे. आण त्यानं तरच म्हणजे घरचे पालक त्यांच्यावरती अस असं की नाही. हे सगळं करणं गरजेचंय. हे लादणं गरजेचंय. म्हणजे सांगण, आपण कसं सांगतोय हे नाही हे करायच. पण मुलं ते ऐक ऐकायला बघत नाही. पण हे करायलाच पाहिजे. अस जर सांगितलं तर मग ते करत जात तील आणि. जस जस मोठ होत जातील ना ते. तर त्यांना समजेल की आता हे करणं गरजेचचे. अन हे मला करायचचे. आपण हा म्हणजे लहान असल्यापासूनच हे संस्कार त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे मोठं झाल्यानंतर ना त्यांची जबाबदारी त्यांना कळेल. योग्य वेळी. हम्म.
पण आजकालच्या मुलांना कळत नाही ना. काय होते. कि बाबा त्यांच्याबद्दल कोणी अशी अम थोडी पैसेवाली मुलं असली. ऑटोमॅटिक तेवढं कंपॅरिझन होतच ना. की त्याच्याकडे आहे. मग माझ्याकडे का नाही? त्याकडे गाडी आहे मायाकडे का नाही? अरे. गाडी वाचून आणि ह्याच्या वाचून काय अडणारे का? नाही. तू तुझ्या कॅलेबर वर घे ना. भले ठीके. मित्र आहे, ही आहे ठीके. चांगली गोष्टय. मित्र आहे.
होय पण आपण स्वतःच कंमपेरिझन करत बसतोय त्यांच्याशी. तिथंच चुकते मुलांच.
प्रत्येकाचं हे वेगळं असतंय. तुम्ही कसं आईवडलांना अस म्हणू शकता. काही काही घरामध्ये दोन दोन तीन तीन मुलं असतात. मग तसं वडलांना तेवढी हे झालं पाहिजे. आणि आजकालच्या महागाईच्या काळामध्ये, सगळं शक्य झालं पाहिजे. प्रत्येकाचं हे नसतं ना. एवढं अस तुम्ही तुमचं भवितव्य तुम्ही नशिब तुम्ही घडवा ना. असंय ना. तुम्ही एवढं तुमच्यात कॅलिबर आणा. कि तुम्ही गाड्यान हे घेऊ शकता. असंय ना? का नाही तुम्ही असं करू शकते?
हो बरोबर हे पण हम्म.
असंय ना. मला तर असं वाटतं बघा.
होय बरोबरे हे. मुलं आ आता म्हणजे हा विचार करणं गरजेचंचे आता सरास.
आणि मुलीने नकार दिला म्हणून तुम्ही फ्रस्ट्रेशन मधे जाणार. हे करणार. अरे काय हे? हम्म. मुलीने नकार दिला. ते काय उद्दिष्टय तुमच्या आयुष्यातलं? नाही.
नाहीच की. होय.
हम्मं आयुष्यांतला उद्दिष्टं बघां तुम्हीं छान हे सक्षंम व्हां नोकरी करां पैसे कमांई करां बघां किती तरी मुली असे हे करतील आणि मुंबई आंजकांलच्या मुली पणं तशांही आहेतं नां म्हणजे असं कसं हे करायचं पणं मंग मुलं कायं आहे म्हं मुलांना मं नाहीं म्हटलं की मंग. करतांत मुली पणं असं करतातो आंजकांलच्या. चुकीचं आहे खरं मुलींचं आंजकांल.
हो.
मं कायं.
आणि मुलांना इतकं यां शिक्षणांची आंवड पणं असते कि. त्यांनी कुठल्यां पणं परिस्थितीतूंन शिकूंन पाहिजे ते. म्हणजे पूर्ण केलेली अशी पणं मुलं आहेतं हो आणि त्यांना किती. पणं आपणं किती पणं असं म्हणजे हे नाहीं हे. करं ते नाहीं ते करं असं नाहीं म्हणजे बिघडवणारी माणसं जरी त्यांच्या सोबतं असलेत तरी त्यांच्याकडे त्यांचे दुर्लक्षच असतेय ज्यांच्या समोर ध्येय असतंय त्यांचे
हम्मं कुंठे कुंठे जातांत आंजकांल मुलं. म्हणजे मुली ते मुलं कुठंन कुठंन त्यां चालतं. म्हणांम कसंही बसं मिळतं सं कुठल्यां कुठल्यां य नाहीेतांत मुलं. कुंठली कुंठे मुलं. एमपीएसी एपीएसी होतांत अधिकांरी होतांत हम्मं त्यांचा आदर्श घ्यां नां म्हणां तुम्हीं हम्मं शेवटी स्वंतःची कामांई स्वंतःचं. कालीब स्वंतः. असेल ते कांहींतरी ध्येंय कांहीं आहे कां नाहीं हे बघां नां तुम्हीं. कायं एमपीसी एमपीसी युपीएससी मुलं चाले असतांत. आपणं वाचतो कायं अभ्यास करतं असतं ते मुलं हम्मं
चोवीस मधंले नाहीं म्हटले तरी अठरा अठरा वीस वीस तासं दिसतांत.
हे कॉलेज मध्यें म्हणजे कायं कायं म्हणां तरं पुस्तकं घांय घयलांय त्यांच्याकडे पैसे नसतांत. त्यांच्यामुळे ते लायब्ररीमध्यें अभ्यास करतं बसतांत.
होयं होयं.
हम्मं मं कितीतरी म्हणजे माझां मुलंगा होतां कॉलेज मलां. अकरा बारा नंतर तेंव्हा पाहिलंय.
हां हां.
मंग आम्हीं ते त्यांला जुनी पुस्तकं घेतली आठवीपासन बारावीपर्यंत.
हम्मं.
नवीन घेऊंन कायं करायचंय तुला
होयं सगळींकडे म्हणजे त्यांत पणं ते त्यांतून पणं तेचं नॉलेज मिळणारं आहे ह्यांतूनं पणं. ते मिळणांरे आणि कायं तेसं तसं पणं.
दहावी बाराच्या अभ्यासाचे लंक्ष पणं देतांल नां जॉब मुळे पणं. त्यां इतके छान त्यांच्या त्यांच्या ह्यांच्यावर. इतके छान मार्क्स मिळवले त्यांच्या ह्यांच्यावर आणि क्लासवरच्यां ह्यांवर. मलां त्यां खूंप मलां त्यांचे जे मार्क्स आहेतं तेचं माझंसाठी महत्व खूंप खूंप आहेतं. खूंप महत्त्वाचे आहेत त्यां बांस खूंप छान आहेतं मं इतरांच्या मां. त्यां कमपेअर करांयला जायचं नाहीं आंजकांल तरं कंपॅरिझन एक फांर झालंय बरं कां पालकांच. त्याला एवढे पडले तुला एवढे पडले अरे प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे.
ते झालीय म्हणजे आस नाही तो आस ती गेल्यावर पण असंच करायचा असं म्हणजे पालकांकडूनच हे म संभाषण होत जातय कितीतरी वेळा.
प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी हाय म्हणावं हम् असं कसं म्हणता तुम्ही. एकाच घरातले मुलगा मुलगी सख्या असू देत. बुद्धिमता वेगळीच जरा
होय.
तुमचं काय माझं काय प्रत्येकचं आपल्या बुद्धिमत्ता बहिणी भर भावाबर वेगळीच असते.
होय.
कोण हुशार असतं कोण थोडं कमी हुशार असत.
हम्म आणि जरी कमी हुशार असलेल तरी पण जर तो अभ्यासात हुशार नसला तरी दुसऱ्या गोष्टीत कोणते तरी त्याला म्हणजे ती दुसरी गोष्ट आवड असतेच दुसऱ्यांमध्ये त्यामध्ये तर तो करिअर करूच शकतोय फक्त त्याला पाठिंबा देणं गरजेचं असतय हो.
पालकांनी कंप्लेंट करणं बंद केलं पाहिजे मला खरंच असं वाटतं. खूप ह्या गोष्टीची गरजय पालकांनी कमपेरिझन बंद केलं पाहिजे माहितीय का.
हो.
किती हे बघा ना तुम्ही हे हम.
हम आता सगळीकडे म्हंटलं तर हेच चालू हाय त्याच्यामुळं आपण म्हण ते मुलांना पण काय दोष देऊन चालणार नाही सगळं काय असेल ते पालकांच्याकडच असत.
हम हम.
ऐंशी टक्के तरी म्हणजे मुलांना घडवायचं
त्यानं ह म्हलं पाहिजे ठीकय तेला एवढे पाढले असुडेत तू अजून अभ्यास कर मग तु मुलांना उभारी येते अभ्यास करायची.
होय हो.
हे म्हणजे कसं मुलाचा कॉन्फिडन्स लूज होतो ना
सांगण्याच्या पद्धती पण जरा वेगळ्या असू शक हा.
मी त्याच कधीच करत नाय.
हम्म हम्.
आणि करणार नाहीये. म्हणजे नाहीच केलं पाहिजे कुणी म्हणजे कुणीच आपल्या मुलावर असं नाय केलं पाहिजे. ठीकेय तुमचा मुलगा त्याच्या त्याच्यान काय ना काय तर करेलच ना त्याच्यात.
करिअर करेलच ना. म ह्यासाठी काउन्सलिंग मुलांना केलं पाहिजे का पालकांना केलं पाहिजे तेच कळण झालयं आज. काल तुम्हाला काय वाटतंय?
आशा सध्या बघायला गेलं तरी पहिल्यांदा पालकांनाच केलं पाहिजे हा. कारण पालक ज्या वेळेला सुधारतील त्याच वेळेला मुलांच्यावरती चांगले संस्
अरे त्याला दोन मार्क जास्त पडले तुमच्या मुलाचे ब्यान्णव टक्के शहाण्णव टक्के पंच्याण्व टक्के कमी होत नाहीयेत. हे बघा ना तुम्ही
एक, एक दोन, दोन जरी मार काने मुलगा कमी असला दुसऱ्यांच्या पेक्षा तरी पण त्याला रागवणं तो पडला एवढे चांगले मार्क्स पडले त्याच्याकडे लक्ष नसतय त्यांचं एक दोन मार्क्स जिथे कमी पडलेले असतात ना त्याच्यावरूनच पालक कितीतरी बोलत असतात त्यांना
छ का
हा होय
हॅलो एक थोड्या वेळानं कॉल कट होईल आपण परत एक तासा भरानंतर बोलूयात म्हणजे ऑटोमॅटिक कट होऊ देत कॉल म्हणजे तो कॉल पूर्ण होतो मग असय कुठलाही कॉल तुम्ही गेला का नाही तो पूर्ण होऊ देत म्हणजे कसंय त्याप्रमाणे तेवढे से मिनट काउंट केले जातात असय त्यामुळे आपण ह तर तास आपण परत बोलूयात म्हणजे परत एक, एक कॉल करुयात आपल एक म्हणजे दिवसभरात होऊन जातील आपले कॉल बरेचशे जे म्हणजे दोघींचे पाच, पाच एकमेकी होऊन जाईल
हा, हा
हम्म आता कस आहे ह्या विषयावर हम्म नुसतं बोलून उपयोग नाही हो लोकांनी हे पण केलं पाहिजे प्रबोधन तरी आमलात ई आणलं पाहिजे चांगलं अस